हॅलो ह ह बोला काय चाललंय
काय नाही बसलं.
हा का निवांत तुम्ही पण कोल्हापूरलाच असता का कि शिरोडोनला शिर्डीनलाचं
हो. बिलकुल.
तुमचे आलेत का टास्क? म्हणजे चालू झालंय का तवर हा का हा हा मी पय
एक कॉल मी करतो.
हो हो चालेल मी उचलते. माझं झालं की तुम्ही करा हुं चालेल हम्. मग काय म्हणता अधिक मासाचं काय हाय काय चाललंय.
अधिक मासाच काय काय अजून तर काय नाही आहे.
अ माहेरी गेल्या नाही.
नाही गेलते मी सुरुवातीला मावशीकडे गेलते.
अच्छा अच्छा हा हा.
तिकडून आले.
ओके.
हां
हा म तुमच्याकडे ते दस असतं म्हणजे असं म. वाण वगैरे द्यायचं असं एवढंच असतं ना. काही ठिकाणच्या पद्धती वेगळ्या आस तर काही ठिकाणची वेगवेगळे असतात अस.
नाही आमच्याकडें काय आमच्याकडं कसं अ लेखिला जोडवी आणि कपडे घेतलं झालं.
हा का नाही आमच्याकडे तांब्याच दिवा आणि तांब्याचा ताट घेतात विदर्भ साईड ला आणि कप कपडे मग म्हणजे तिघांना जेवढे असतील, जावई, मुलगी आणि त्यांचं बाळ जे कोणी असंल. असं.
असं असतंय का?
पण असतय, जोडवी माहेरची नाही घेत अस.
असं आहे काय
प्रत्येक एरियाची पद्धत
वेगवेगळे असते
ते हो अस असस्त
हा ह
ह आणखी काय म्हणता मग देवदर्शन आंघोळ वगैरे काय
झालं की ह्याला गेलते की मी अ हला गेलते मी मावशीकडूनच मावशीच्या गावाकडूनच अ हे ज्योतिबा लक्ष महालक्ष्मी मंदिर
हा तुमच्या तिथून फार जवळ पडतं ना
होय होय
हम्म हम् अमलाला अमपडत इच्छा आहे या्यायची आता काय हो दिवस च उरले नाही उद्याचा उद्याचा पण नाही उद्या मावशच लागते
होय होय
मग काय दर्शनाला हे नाही आता इथंच बघते देवगाव मध्ये दर्शन झालंय पण ओटी वगैरे भरायची राहिली नदीची मग उद्या बघ ते ते काय सकाळी अमावश्या लागायच्या पहिले
होते महालक्ष्मीचं दर्शन
ह
गर्दी ने काय ने ह एकदम व्यवस्थित होत
पण कसं आता मी निघायचं म्हंटलं ना तरी फार वेळ होईल आणि दर्शन झालं पाहिजे आता मी पुण्याला राहिलय पुण्यात ए अ एश
की तीन तास
हो पण त्यांनी जॉबला गेलेत ना
हा
मग ते येणार रात्री अकराला
हो हो
हा सेकंड शिफ्ट आहे त्यांची मग कसं येणार असं
हम्म
नाहीत आमच्या आहेत इथं रिलेटिव्हज वगैरे पण कसं हे नाही शक्य नाही आता सध्या ते तर चाललं होतं माझं हेच प्लॅनींग करायं मी माहिती पण काढली मग म्हटल न आता शक्य नाहीेये नेक्स्ट टाइम बघू आता
हम्म आता श्रावणात येऊन जावा श्रावणात
हो श्रवणात येते
श्रावण मधे लय गर्दी असते
हा का
हो लक्ष्मीला
हो ह श्रावनात डब हम अच्छा आम्ही तसज जुलै मध्ये येणार आहे आमच्या आजीला भेटायला शिरडोनला
हा हा
हा मग तेव्हाच बघावं लागेल महालक्ष्मीच आत्ता नाही झालं तरी
कुठं कोण आहे तुमच्या आजी
कुलकर्णी ऐश्वर्या वाहिनी आहेत ना ते जाऊ आहेत माझ्या
हम्म हम्म
त्यांच्याकडे येणार
बरबर या की
मग त्या वाड्यातल्या आजींना त्यांची नात दाखवायची म्हणजे माझी मुलगी
हा हा हा
त्यांना इकडे येणं शक्य नाही ना आता पुण्याला त्यांचं वय फार आहे ना
होय होय
हम्म मग आता तेव्हा दाखवाव लागेल जुलैमध्ये चाललंय आता येण्याच मग तेव्हा श्रावण बहुतेक लागतो जुलैमध्ये
अधिक मासामुळे पुढं गेला असेल ना
हो काय तू बघायला पाहिजे
अधिक मास असल्या ना अ सगळे सण एक महिना स्किप होतात हो
नाही आषाढच असतो ह ह जुलै मध्ये आषाढच आहे
काय नाही मग तेव्हा दर्शन घेऊन जायचं
हो म आता काय करणार आलो तेव्हा घ्यायच
हम्म.
की यावर्षी श्रावण अ ऑगस्ट मध्ये आहे पार.
हा ऑगस्ट मध्ये ऑगस्ट स्टँडिंग ला असेल.
हो तेरा ऑगस्ट पासून लागतोय.
हम्म.
हम्म.
मोस्टली अ तेव्हाच लागतोय
हो जुलैच्या एंडिंगला वगैरे लागतो किंवा ऑगस्ट च्या वीक मध्ये यावेळी आता पंधरा दिवस पुढं गेलाय हा हा. पंधरा दिवस पुढे ढाकलला गेलं. आणखी काय आणि? निवांत हेच. अधिक मासाच का कसवा.
अ त तुमच्याकडे जोडवी मिस्टरांनी घेतली नसते काय?
नाही मिस्टरांकडून असते म्हणजे सासरच्याकडून जोडवी असते. काय? आणि अधिक मासाला आणि बाहेरच्याकडून मग तांब्याच दिवा असतो ना तो दिवा आणि ते ताट घेत त्यात मग ज्यांची परिस्थिती जसं आहे तसं कोणी खाण्याची अशी वस्तू घेते. चांदीच वेगळं काहीतरी घेते. असं असतं. म्हणजे सोन्या चादीच देतात पण ते परिस्थितीनुसार असतं. पण दिवा मेन असतो ना.
हा हा.
हम्म. आता सोन काय परवडण्यासारखं नाही राहिलं आणि चांदी परवडण्यासारखी नाही राहिली. नाही राहीली. आणि किती माहेरच्याना त्रास ्यावा
होय होय. त्यांना दिईल तेवढं कमीच.
कमीच असतं तीन तीन वर्षाला द्यायचं आणि एक मुलगी असल्यावर ठीक आहे तीन तीन मुलगी असल्या तर तिनही जावयाना सारखं करावं लागतं.
होय.
मग कुठून आणायचं एवढं?
होय.
असं असतं ना.
अच्
मग. आपलं जे आपली परिस्थिती आहे जसं आहे त्यात हे करायचं आपली परंपरा चालवायची बाकी आहे ते
आपण आपणच घ्यायचो.
हो मग. त्यांच ते बिचार आपलं सगळं करणार आणि त्यात आपण कुठे एवढा महाग य हे अपेक्षा करायची हे येते घेतात तेच भरपूर असतं.
होय होय.
आणि स्वस्त
हम्म. आमच्याकडे तेव एवढच पद्धत आहे अ लेखिला क कढे घ्यायच जावं याला कोणकण घेत कोणकण नाही आणि हो
नाही आमची सासूबाई तर बोलली सगळ्यांना कप कपडे वगैरे असतात आणि सोन्याचांदीस काही त माझ्या आई ब सोन्या चांंदीच नाही घेऊ शकत मी हम्म तरी प्राईनी हिला चेन घेतली कारण जाव याला हे बघायला गेले हो ब्रेसलेट पारा साडे नऊ हजार ारपर्यंत बसतय ब्रेसलेट एवढी महाग झाली चांध
हो
मग माणसाच चार चार पाच तोळ्याच्यात काही होत नाही म्हणजे तेव्हा आम्ही गेलो ना सतरा तारखेला रिटर्न आलो आम्ही
हा हा हा
तर तेव्हा ी स्वस्त होती आता तर फार मग झा ह दहा
दहा आत्ता चोवीसशे रुपये भार आहे
चोवीसशे रुपये बाहेर आहे काता
हम्
हम्म हम्म
तेव्हा छत्तीशे ना हो आता क ती माहित आहे काय युद्ध चालू व्हायच्या आधी शक्तीशेेत तीन लाख वीस हजार
हम्म हम्म
चाळीस हजार असं झालत
ह आम्ही घेतलं की नाही तेव्हा दोनशे सत् तर रुपये ग्रॅम होतं
हम्म
हम्म आमच्या कडे ग्राम प्रमाणे असत ना? म्हणजे अ दहा ग्रॅमला ह ह म्हणजे दहा ग्रॅमला सत्तावीशे रुपये पकडा. हा सत्तावीश्य भार होतं मनाचं. आम्ही घेतलं तवा बस. मग यांचं बसत होत पाच साडेनऊ दहा हजाराला मग कपडे वेगळे पण ते नुसतं मग नाही घेतलं मग फक्त बाळाला चेन घेत ली चांदीची. आम्हाला कपडे आणि ह ह दिवा आणि ते ताट बस एवढंच.
बर.
हम्म एवढं केलं न अस झालय.
आमच्या आमच्यात कसं मी मुल दोन आहेत माझी.
हा.
एक मुलगा एक मुलगी.
हा.
ह मग चला. हम चालत पण नाही आमच्यात पण. कला तरी त्यावर पण घ्यायला अजय तिला पण घ्यायला पाहिजे. मी माझे मिस्टर.
हा
खूप होतं ना ते.
हो किती आहो कपडे पण फार महागे आता चौघांचं म्हटलं ना तरी पाच हजाराच्या आत होणार नाही.
हा होणार नाही.
नाही होत तेवढे जातातच नाही साधे घेऊन पण मग आता घेत त्यात माहेरचे येतात ते थोडं ना काही असंच घेणार थोडस तरी व्यवस्थित घालू शकलो पाहिजे असं तरी घेतील ना.
हम.
मग आणि आता घालण्यासारखे कप कपडेे घ्याय ते चार माणसाला म्हंटलं तर ते पाच हजाराच्या आत कशेच होत नाही. वर पण कमी नाही. छोट्या छोट्या मुलांचेच हजार पर्यंत जातात कपडे.
होय.
हम्म
आता माझ्या मुलीचा बड्डे पण आहे त्याचा आणि खर्च आहे आम्हाला
अं आहेच बर आहे म म माझ्या पण मुलीच आताच आहे तेवीस तारखेला
पिझ सोळा तारखेला
आं
सोळा तारीख मंगळवारी येत्या मंगळवारी
आत्ता येणाऱ्या बरं मग
मग त्याच दिवशी सगळं करायचंय म मी सांगितल की त्याच दिवशी कर पण अधिक मास संपतो तेव्हा